हॅलो
हॅलो.
हां, येतोय थोडा कट झाला हॅलो, आता
हा ये
तुम्हाला येतोय माझा? हां आता येतोय आता व्यवस्थित येतोय. हां, बोला बोला काय चाललंय?
काही नाही ते इकडे जरा रेंज प्रॉब्लेम आहे ना पावसामुळे त्यामुळे.
हा हा हा थोडासा हा पण व्यवस्थित येतोय आता आवाज. काय प्रॉब्लेम नाही हो हा. काल आपण कशावर बोललो होतो काय आठवतंय तुम्हाला? जनरलच होतं वाटतं ना? हॅलो. हॅलो. हॅलो. हां, थोडं मध्ये ना डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटतं.
अच्छा. रेंज प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे हम्म हम्म. काल आपण पावसावरतीच बोललो होतो ना .
हा पावसाबद्दल बोललं होतं का हां एवढे कॉल झाले ना की कोणाशी काय बोललो ते पण आठवत नाही मला हाव ना. हां, बाकी काय चाललंय?
बाकी काही नाही सध्या आज तर पाऊसच चालू आहे आज पण खूप
हा हो एकादशीला येतोच पाऊस शक्यतो है ना हो सगळीकडेच असतो. हो प्रत्येक वर्षी असतं ते म्हणतात ते वारकऱ्यांना भिजवायसाठी येतो असं म्हणतात.
तो हो येतोच आणि एकादशी झाल्यानं तर जरा पाऊस जरा जास्तच चालू होतो परत.
हो बरोबर हो ना हा हा हा.
हम्म.
मग काय तुमच्याकडे उपास काय एकादशीचा?
हो असतो ना एकादशी चो उपवास असतो नाय हो तुमच्याकडे पण असेल ना हो मोठी एकादशी.
हो दोन एकादशी म्हणजे आमच्याकडे धरतातच आषाढी आणि कार्तिकी.
हो आमच्याकडे पण असतात दोन एकादशी ही एक झाली की आता पुढची जी येईल.
पुढची येईल ती हा सगळे जण धरतात तय. सगळ्यांचाच असतो म्हणजे तेव्हा उपास. हां काय करता म तुम्ही उपासाचं?
उपवासाचा काय नाही आपली शाबुदाना खिचडी, शबुदाना वडा. तेच असतात बाकी! तुमच्याकडे काहीच
बाकी! हो, नाही स्पेशल काही नाही, आपल्या उपवासाला चालतं तेच! तुम्ही म्हणाले तसे साबुदाण्याची खिचडी, वडे, भगर आम टी असं करतो! हं
हम्, हम्म!
बाकी आपले असते. शेंगदाण्याचे लाडू, वेपर्स वगैरे बटाट्याचे हे ना, पापड वगैरे चकल्या ते तळण्याचं ते असतं थोडंफार
तेच असतं ना! आणि उपवास जसं आपण काही स्पेशल नसतंच जसं काही आता शाबुदाणा हा, तेवढंच असतं ना उपवासामध्ये, बाकी दुसरं काही स्पेशल तर नसतच
काही नसतं असं, हां पण चांगलं असतं उपासाचं असं फराळाचं, एकादशीच चांगलं असतं हा दोन वेळेचा उपास, हां
हो, आणि ते कसं आप आपली रोजची रेग्युलरची भाजीपोळी असते. ती कंटाळा येतो तर मग कधीतरी असं, आपण खातो ते
हो बरोबर आहे, हां बरोबर आहे, हा!
कंपल्सरी एक दिवस उपास झालेलं चांगलंच असतं ना, आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे ते बरोबर त्यांनी ते लावून दिलेलं आहे. एकादशी हे ते
थोड्या, थोड्या टाईम नंतर येत राहतात. मग आपल्या बरोबर तसं होत राहतं ना नाहीतर आपण असं वेगळं काही करत नाही.
हम्म, तेच तर, हम्, हम् ह्!
हा! तरी माझे अजून अं, असे आठवड्यातून मी दोन - तीन दिवस करते उपास. हा! मंगळवारी, गुरुवारी री, चतुर्थी असे अदन मदन चालू असतात.
हो! मंगळवारी, गुरुवारी तुमचे असतात का?
हा रेग्युलर धरलेलं आहे मी, असं हं, हा! त्याच्यामुळे मग, हा भरपूर होऊन जातं माझे उपवास. पण आता बरं वाटतं, असं वाटतं ते, नाहीतर आपण विनाकारण एवढं खात राहतो ना, असं वाटत होतं, कधी - कधी
हं, पण तेच असतं ना की, रोज आपण इतकं खात नाही, पण ज्या दिवशी आपल्याला उपवास असत त्या दिवशी आपल्याला खूप काहीतरी खावं असं वाटतं, मग त्या दिवशी वाटतं की, नाही आपण भाजीपोळी खावा आता! हम्
हा!
हम्म!
इतर दिवसाच उपवासाचं काही नाही, ते आपण संध्याकाळी सोडून देतो ना.
हो!
एकाच वेळेला उपास असतो. फक्त हे आपल्या एकादशी वगैरे तेन पूर्ण दिवसाचं असत. उपवास हा! हा, बरोबर हम्म! अजून काय चाललयं? हॅलो!
सध्या तर आता,
हां, हा आवाज येतोय ना, हां मध्ये पावसामुळे शाळांना पण सुट्ट्या डिक्लेअर केल्या होत्या ना, दोन तीन दिवस. तुमच्याकडे केल्या होत्या का, सुट्ट्या डिक्लेअर, हो ना हा हा, तेच ना त्याच्यामुळे मग मुलं पण घरी होते मग असंच थोडासं, एन्जॉय एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून, हॅलो हॅलो हॅलो